हॅलो. आवाज येतय.
येतोय.
का, काय करताय?
काय
एवढया लवकर!
काय बारा वाजून कितीके
अ ह जेवण जाय क आणि काय
काही नाही बघ सांगा
आमचं काही नाही आमचं बी आता बाळ झोपलंय आता आपण पण झोपायचं
अच्छाक कली
झोपल्या आता
बम
नेट आता उठते आणि घरमधे किरकिरी चालूच असते ना
ठीक आहे चालायचंच तर लहान पोर
हम्म उठलीच वाटतं हलाय लागली
हम्म क अ तू कुठ गलाय त काहीदा होतोय का हो